हॅलो... मग तुमच शिक्षण काय झालंय? सरकारी हे ज्यात बघायचं ना.
नाही.. पहिल्यापासून कधी काही केलेलं नाहीय. इथ.. घरात पण असं आमच्यात अ ह्याच हे असल्यामुळं चालत नाही. आणि आता कुठलं? आता झालं कि, वय झालं. चाळीस आली, घाटायला, आता कुठलं काय मग भेटतयं. वयाची पण मर्यादा असते ना, प्रत्येकाला.
असत्या.
अंगणवाडीशी जरा जागा रिकामी झाल्यावर बघायच तिथं मग.
हित कस जरा म्हणजे खालच्या समाजाला.
देत्यात हा.. हा.. तसच आहे. मग आमच्या इथून पण कसं झालंय, मी एकटे जरा असं. ओ ओबीसी आणि ओपन हे एकात मोडतयं ना, मी एकट ओपन मध्ये. बाकी सगळ्या कास्ट मधल्या आहेत्या. म्हयात
हा त्यामुळं लगेच घेतेत ना... त्या असं होतं.
कास्टवाल्यान पण मार्क भरव.. ओबीसीला तर मी मला ओबीसीला तीनच मार्क होते. अ... ए. सी., एन. टी. ला -पाच सहाच मार्क होते. कास्ट ला पण, जास्त होय.. होय.. कसं ओबीसी आणी ओपन आता एकच झालंय. फक्त हेना खालच्या हेनात आता जास्त आहे.
हा तेच की एन. टी ते आशा मध्ये जरा जास्त कमी असलं तरी, हा त्यांच्या समाजामुळे जरा.
प्राधान्य हा आणि कमी मार्कामुळे कमी मार्क का हाय, खर शिक्षणात प्राधान्य असल्यामुळे किती तरी मोठ्या पोस्ट स्ट वर शिकत जात्यात.
त्यामुळं भरपूर त्यांना असं हे आहे,
तेच,
हम्म
ज जा
आणि अ कसं म्हणजे पहिल्यापासूनच कधी केलेलं नाही त्यामुळे आ ते करायला आम्हाला पण कसं तरी वाटतंय हम हा आपल्याला कोण काय म्हणल काय असं वाटतंय नाय, मग आपलं घरात बसून अ
स्वतःवर कॉन्फिडन्स पण आला असता
आणि आता मग काय
जा शेंगा घेऊन ये जा आईकडनं शेंगा घेऊन ये जा जा.
पिको फॉल वगैरे असलं करतोय मग घरात बसून हा. दुसरं काय मग नाही. शेतात वगैरे पण कधीतर जायला लागतंय ना. शेतात आमच्यात कसं गुलाबाची वगैरे बाग आहे त्यामु
हा हा मग फुलं तेन काय मार्केट ला पाठवताय? हा हा, रेट तेन आहे चांगला?
असतोय कधी म्हणजे ते कसं चढ उतार अ
हम् हम्, नसल हा हा म्हणजे एकच प्रकारचं गुलाब आहे का असं?
हा आमच्यात एकच प्रकारचा लाल त्यो हारातला असतोय ना तशामधला
ह आणि दुसरं काय मळ्यात मग?
दुसरा काही ऊसच मग, मग नाही आम्ही बाकीच काही करत.
करत नाही व्हय, मग माळवं तेन असं विकतच आणत असशीला? हा हा.
मग ते माळव्याला कसं मग शेती पण आपली घरची पाहिजे.
पाहिजे होय होय, मग तुम्ही करायला घेतलेलि आहे का? घेतलेली हा हा.
ते अर्धा एकरच हाय नी.
हा हा, आणि जवळ असले की थोडाफार फरक पड
हा तेच की,
जाऊन जाऊन एक फेरा मारून काहीतरी करून तर यायला येतंय.
ते कसं केलेले केलेले शेतात असलं काय करत बस की उत्पन्न निघू दे नाही निघू दे त्यांना द्यावंच लाग
लागतंय होय होय. मग करतानाच ते उत्पन्न येणारच हे करायला लागणार ना त्यात हा.
म्हणताना आपलं ऊसच आम्ही करतो.
हा हा
ते कसं, जरी काय पाऊस पडला नाही पडला तरी म्हणजे पिक काय जाण्यासारखं नाही ना ऊसाच, ते मिळतंयच त्यातनं काय
बाकीच्या पिकांना कसं जरा पावसावर, पाण्यावर
हा हा हा, तेच की उसाला कसं पंधरा दिवसात न महिन्यातनं एक पाणी झालं म्हणजे तरी चालतंय नाय, हम म्हणताना मग आपला आम्ही ऊसच करतो. मग तुमच्या शेतात वगैरे काय अस.
अ आमचं पण थोडंच अर्धा एकरच हाय शेत तस. मग थोडा मक्का निम्म्या ह्याच्यात मक्का घालतोय आणि निम्म्या ह्याच्यात मग माळव करतोय. कस नाही नाही घरी खाया फुरत करतोय. म्हणजे, एक दोन तीन महिने घरी खायला येईल असं.
हा हा.
करतोय सगळी माळव करतोय मग वांगी,
हा.
हा हा भाजी, मेथीची भाजी, मासू दे तिथ बघ हा तिथं बघ.
ये तिथं बसून खायच फोडून देतोय हा घरात म्हणजे कसं झालंय. अ बाजार. संध्याकाळच म्हणजे दुपारपासून भरतोय खरं इथन जायला गाव असं आहे की इथनं काय टॅक्सी नाही, का रिक्षा नाही, काही नाही. गाडी वरनच जायला लागतय.
म.
मग त्या टायमाला घरी कोणत पाहिजेतेत हा मग एखादा मंगळवारी बाजार आण तो एखाद्या वेळेस डाळीतन हे मग कधीत आडवारीच मग आणायला लागते. असं होते मग रानातच करतोय जास्त.
हा हा.
घेवडा, हलगा, दोडका, खावटा, बास झालं हा म हे घरूनच. करतोय माळव.
मग जनावर वगैरे एक
हा जनावर आहेत की, ह य एक गई आहेय, म्हहेस एकाय की, म्हहेस आहे. रेड एक आहे, आणि गई एक आहे.
हा हा हा हा.
मग म्हशी तेवढ मस् तेवढी दूध देत्या.
हम्म हम्म.
गई ते ना काय नाही मग गई जरा गाबा वाडत गई दूध देतच नाय.
आपलं देशी गाई असलं की.
चांगलं असत हा ते संकष्टीला पूजायला. नंतर ह पाया पडायला हा. हा त्यासाठीच आणल्या मगती. चांगलं असते नय घरासाठी.
हा होय क. आणि मग मिस्टर काही शेतीच बघत्यात काय.
हा शेती म्हणजे ट्रॅक्टर आहे टॅक्टरची अवजार तेन आहेत सगळी. मग दुसऱ्यांच्या रानात भाडत आलं तर जातात.
हा हा. म्हणजे ते काही हे नाही काही मि मिळतेच भाडे.
हा हा तेवढंच. मग कधी रान करत करत. रान करत करत करत्यात. गाव कस आहे गावात एक दुकान नाही कवट्याला जाण्या पर्याय नाही काही आणायच तरी कवट्याला जाय लागते. मग कवठे. नाही. म्हणजे एक पण असं दुकान आहे शाळे खायलातर तेवढंच हा तेवढंच मग काय नाही?
हा.
ग गवळीची पण म्हणजे असं दुधडेरी पण आहे गवळी म्हणजे असं घरी घरी येऊन दूधे घेऊन जाते तिथं.
हा हा हा. मग डेअरीला दूध वगैरे कसं घालायचं का?
गवळ्याला घालायचं ते गवळी नेऊन
हम हा हा ह म्हणजे येऊन घेऊन जात
हा येऊन घेऊन जातात डेअरी तर्फीच येते ती. खरं दुधाचा रेट कमी आहे, इकडं अजून साठ रुपये लिटरच आहे तिकडे आपल्याकडे ऐंशी रुपय नय आणि इत साठ रुपय ते पण फॅट कसं लागल तसं फॅट आतापर्यंत कधीच असं साठ रुपयेने लागलं नाही.
हा हा हा कमीच.
पन्नास असच असते ते फॅट. मग हे जर रतपतेन घरच्या घरी घातलं तर मग ते जरा परवडत
हा होय की, मग तसं बघायचं म्हणजे कोण घेत असल
हा तस एक दोन घालत की मग मग थोड अर्धा लिटर तेवढ गवळ्या घालात ते पेडच्यात
होय की हा. आणि मग आपलं हाई हेच रोजच रेग्युलर आणि घरी पण आपल्याला मग खायला
हा घरी सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा लागते मग. आणि तूप लोणी पण इकड लई स्वस्तय लोणी किती दोनशे रुपय ला अर्धा काहीतर.
होय हा हा ह इथ अडीचशे रुपये, अडीचशे रुपये
हा तेचकी सगळ म्हणजे रेट इकडं स्वस्तच हायेत. हा हा सिटी लेवलला. आणि जरा का होईना ते आपलं हेच्यातच मोडते.
हम्म.
अक्षरमध्ये असल्या अगं
हा हा त्यामुळे सदन भाग आहे, ना हे त्यामुळे सगळं अस सगळं महागच.
महागच आहे.
तुमच्या तिकड कसं जरा हे पडतंय ना.
हा माळभाग पडतोय.
त्यामुळे जरा हेच आहे सगळं स्वस्तच आहे.
हा स्वस्त भेटते दुकानात पण असं होलसेल दुकान आहेत कवठ्या तिथं पण असं एकदम माल घेतला ते पण स्वस्त पडते आता ती पिवळी मसरू डाळ असते बघा.
हा हा.
ती कवटेकन मध्ये किती तीस ला पावशर घेतली होती मधी आणि आम्ही इथ बाजारात अर्धा किलो भरली होती पंचेचाळीस ला अर्धा पडली होती ते मग किती फरक? पडला पंधरा रुपययाचा हम्म.
लइ महाग म्हणजे सगळं इथं असे ह्याचच रेट आहे.
हा.
सिटीत.
रेट आहेत हा खरंच सर्व सामान्यांना परवडणार तर पाहिजे.
होयकी,
आपल्या सारख्यांचं काय तर होऊन जातंय खरं रोज हातावरचं पोटा असते तिने काय क
होय. आणि काय महागाई तर इतकी झालेत.
ह त्या गॅस ह्यच्या मुळे त्यान वाढलं गॅस मिळ ना, तरी पण आप झालंय वाटत पहिल्या सारख.
होय आता जरा म्हणजे कमी होणार आहे म्हणत्यात.
तरी पण आमच्या इथ अजून पेट्रोल, डिझेल हे टायमावर मिळत नाही. थांबाय लागते दोन, दोन तास. होय दोन दोन तासथांबाय लागते.
हम् हम् हम् ह!
कवट्यात गेलकी डिझेल पण आणायला ट्रॅक्टरचं गेले की संध्याकाळचं जातात सात वाजता दहा वाजताच येत ते.
हम हम् हम ह!
हो नंबराला चे थांबााय लागते.
हम ह! आणि हे नाही ना. काय म्हणजे? दुसरे हे. सिटी बिटी जवळ कुठ? नाही कवटेशिवाय काही पर्यायच नाही हम!